हॅलो
हा बोलकी चास
चहा वगैरे अजून नाही तुमचा चार वाजता पाहियचा
नाही नाही आमचं पण नंतर हम्म मग काय आता काय आता जेव हो आपण जास्त जेवण बसले काय आता काय चालूय तुझं
काय नाही आता म्हणजे झालंय माझा डिप्लोमा कंप्लीट ऍडमिशन प्रोसेस चालू आहे अजून बीटेक ची
भेटाची काय कुठं कुठ कुठे केलीच इंजिनियर डिप्लोमा
डिप्लोमा इथं सांगलीमध्ये पचलकंजी मध्ये दोन वर्ष तिथून सांगलीमध्ये एक वर्ष असं झालंय माझा तुमचच
केला हा माझ बीकॉम झालंय माझं बीॉ हा माझं बी माझं बीिकॉम हा मीझ बीकॉम कम्प्ललीट झाले आणि मग त्याच्यानंतर मग लगेच बी कॉम क नंतर त्याच्या मग त्याच्यानंतर मग पाच शिकलंय ना पच मग नंतर एक व पार्लर शिकल म त्याच्यानंतर मग लगेच मॅरेज लग्न झालं त्याच्यानंतर मग इथं मग माझं चालू आहे
पार्लरच पण कसं तुम्ही काय असं हे व कोर्स वगैरे केलेला काय
अ पार्लरचा कोर्सच की पार्लरचा कोर्स म्हणजे आमच्या भावनातच आहे त्याच्यामुळ काय अ त्यांनी शिकवलंय कोर्सच पार्लरचा कोर्सच एक प्रकारचा कोर्सेस गेला म
अ आणि ते परत आहे घरात बसून एक असं व्यवसाय होतोय कारण कसं बाहेर आता शिकून पण जॉब्स वगैरे कमीच आहेत नोकरी अशा नोकरीच्या संधी भरपूर कमी झाल्या हे पण त्याला पण म्हणजे एक हजार जागा असल्या तर तिथे एक लाख विद्यार्थी जातात इंटरव्ह्यू साठी वगैरे त्यामुळे सिलेक्ट पण होत नाहीत आणि कसं आ कॉलेजचं पण कसं फीच वगैरे मुलींना फी कमी झाल्या पण असं नाही की अ पोरा पोरांना कुठे फी कमी झाल्या मुलींना फक्त कमी झाल्या पण ती प्रायव्हेट म्हणजे खाजगी जर
हा मुलीं आता लई मुलींना एज्युकेशन आता ऐकाय मिळ मली ना मोफत एज्युकेशन काही मुलांना मोफतशन आहे का आता म्हणजे आता सध्या झा आलं डिग्रीच्या मुली आता हाजड आता माझी बहिणीची मुलगी आहे ते तिला पण फ्री मध्ये आता एज्युकेशन तिला पण. आणि आपण एज्युकेश एज्युकेशन लोन पण काढू शकतोय,
हा एज्युकेशन लोन काढू शकतो पण आता फीच कमी झाल्या त्यामुळ
आता फी पण भरपूर आहेत आता बिलो पन्नास हजार तरी आसलच सहज.
हा म्हणजे डिप्लोमाला पन्नास हजार आहे, डिग्री ला कसं खाज गी कॉलेज आहेत ना सगळे मग खाजगी कॉलेज नुसार ज्या ततेच्या अ युनिव्हर्सिटी नुसार त्यांना अ फी आहे. पण पोरींना फी कमी झाल्यामुळ पोरींच एज्युकेशन लोन होणं जरा म्हणजे आ चं कठीणच हाय
हा होय होय. मुलांना एज्युकेशन मुलांना जरास फी जास्त आहेत मुलीना कस जरासं कमी आहे आणि सोई पण जा
मुलींना सोयी पण जास्त आहेत होय आणि बस च दे किंव्हा म्हणजे कॉलेज जरी घरापसन लांब आसल केल म्हणजे वी पंचवीस किलोमीटर तरी काय बस न महाराष्ट्र बसन जाऊ शकतो कारण फी त्यांना तिकीट पण हाफ झालय ना म्हणजे निम्या तिकिटावर.
हा तिकीट पण आतास म्हणजे हाफ झालंय तेच्यामुळ मुली सहज आपण बसन जाऊ शकतोय की बाबा आसं की नाही की आता चला रिक्षा करा आसं नाही आपण बसन पण जाऊ शक तो हेला
अ आता रिक्षा वगैरे काय आणि कॉलेजच्या बसचं कसं होतय फी आपल्याला कमी आस त्या उलट आणि कॉलेजच्या बसची फी जास्त होत्या आसं होतय प्रायवेट म्हण
तुझं दहावीपर्यंत कुठ झालं शिक्षण हे?
दहावी पर्यंत हिथ जिल्हा परिषद शाळेत. इथच झालय आसं काय इंग्लिश मिडियम तेन नाही मग अकरावी बारावी मी केलीच नाही. डायरेक्ट हा डायरेक्ट डी प्लोमा म तेच्यांनंतर म डायरेक्ट डिग्री म डिग्री झाल्यावर कसं पण अ करू शकतोय पुढच पण पण ते काय आपण जॉब करत करत केलो तरी काय आसं म्हणजे इश्यू प्रॉब्लेम येत नाही काय आसं आडचणी
तुला आता मग आता इंजिनियर डिप्लोमा झालाय त्याच्यावर पण तुला जॉब मिळू शक
जॉब आहेत जॉब नाहीत आस नाहीत पण कसं स्टुडंट विद्यार्थी जास्त आहेत ना आणि जॉब आसले तरी पण तिथं लई आस कॉम्पिटिशन हम्म स्पर्धा जास्त काय?
हा तेच्यामुळ कसं आपण बी. टेक. जर केलं तर आपल्याला आणि जर आणखीन अ पगार जास्त त पगाराची पण नोकरी मिळू शकते आणि जास्त म्हणजे जास्त उच्च दर्जेची पोस्टाची आ सलेली पण आपल्याला मिळू शकत्या जॉब बी. टेक, केल्यामुळ.
बी. टेक, मूळ भेटतंय हो डिप्लोमापेक्षा तर जास्तच चांगलं हा पगाराची नोकरी लागत्या पण कस आ आपल्यामध्ये तसं एक कौशल्य पण पाहिजे, म्हणजे
हा.
बी. टेक, करणारी लई म्हणजे जास्त स्टुडंट्स हाईत आता समजा ए का क्लासमध्ये एका वर्गात एक साठ सत्तर तर अ पट आसतोच, पोरांचा, पोरींचा मिळून, हा पण कंपनी कसं, कंपनीला काहीतरी असं वेगळं पाहिजे असते त्यांच्या कामासाठी, म्हणजे प्रत्येक कस त्या आता समजा कम्प्युटर आपलं क्षेत्र आहे, तर त्येच्यात त्या भाषा वेगळ्या येतात त्या कम्प्युटरच्या. म, आपल्याला आता एक्सेल असं वगैरे म्हणजे भरपूर प्रकारच शिक्षण पद्धतीत चेंज होत गेल्या, बदलत गेल्या ते कसं त्यात आपल्याला एकात कशात तर म्हणजे अ, चांगलं कौशल्य प्रावीण्य पाहिजे एका क्षेत्रात, जेणेकरून त्याच्यातच
तेच्यातच म तू हेच का निवडलीस म्हणजे इंजिनियरच का निवडलीस दुसरी पोस्ट असं निवडली नाहीस म्हणजे असं बीकॉम वगैरे. काय तुला म्हणजे यातच करिअर करायचं हुतं.
हा बीकॉमचं कसं ज्यावेळी मी डिप्लोमाला म्हणजे माझी ज्यावेळी दहावी झाली त्यावेळी कसं बा कॉम एम कॉम बीए हे कस म्हणजे अ पूर्ण त्याचं हेच गेलेलं जॉब वगैरे त्या नव्हत्या स्टुडंटसला सगळे बेरोजगार झालेले. बी कॉम एम कॉम वाले आणि इंजिनीरिंग कोविड येऊन गेलं कोरोना येऊन गेला गेला त्यामुळे इंजिनीरिंग ला जास्त प्राधान्य आणि मेडिकलला जास्त प्राधान्य आलेलं ना मग कोमर्स क्षे त्राकडे जास्त कोण गेले नाहीत त्यावेळी म्हणजे आम्ही ज्यावेळी अं पास झालो त्यावेळी दहावी. दहावी पास झाल्यावर मग सगळे कसं. तिकडच हा इच ना आपलं इच इंजिनिअरिंग मेडिकल ह्यलाच गेले.
हा आणि.
मेडिकल क्षेत्र पण चांगलं हाय पण कसं होतय पाच सहा वर्ष.
तिचं हे कराय पाहिजे वाट बघाय पाहिजे आपल्याला आणि शिकाय पण पाहिजे तेवढं. पाच सहा वर्ष आणि ते म्हणजे अवघड पण असतय जास्त आणि इंजिनिअर अवघड असतय आणि परत नीटची एक्झाम द्यायची म्हणजे नीटची स्पर्धा द्या परीक्षा.
हो ते कसं पेपरचं होतंय कि एवढे स्टुडंट्स म्हणजे एवढे विद्यार्थी असतात त्यातून आपल्याला चांगलं कॉलेज आप ल्या जवळच कॉलेज भेटंल असं नाही ना मग कुठं कर्नाटक हे एम. पी यू. पी अस मध्य प्रदेश उत्तर प्रदेश जिथं भेटल तिथं घ्यायलाच लागत. तर आपल्याला ॲडमिशन असं होतय आणि फी तर एवढी आहे ना ही मेडिकलची. मेडिकलला फी माफ पण नाहीये मुलींना असू दे मुलांना असू दे दुसऱ्या राज्यात.
मगं तरीपण फी जास्त हाय एक एक सात सात लाख आठ आठ लाख वर्षाची फी हाय
काय झालं काय म्हंटला? काय म्हंटला तुम्ही? आवाज येत नाहीये तुमचा.
मेडिकलला त्यामुळं लोक ज स्टुडंट विद्यार्थी कस जास्त म्हणून इंजिनिअर क्षेत्रात जातात आणि हे
इंजिनिअरिंग काय होतय म्हणजे तसं काय होतंय इंजिनिअरिंगला कसं फी एकदम कमी आहे मेडिकलच्या तुलनेत मेडिकल ला कस लई हो म्हणजे वर्षाला कमीत कमी फी पाच लाख हाय आणि जास्तीत जास्त दहा बारा लाख वर्षाला एवढं म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय लोकांना परवडत नाही ना ते असं एवढी फी भरण करण. आणि भरल्यावर पण असं काही गॅर म्हणजे आपल्याला काय अस गॅरंटी नसत्या कि शंभर टक्के आपल्याला. अ चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी भेटणार आहे किंवा स्टिंग म्हणजे असं. सुरवातीला तर आपण आपलं दवाखाना ओपन करू शकत नाही ना.
नाही नाही आपण प्रॅक्टि म्हणजे जास्त आपल्याला हे पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे म्हणून आपण प्रॅक्टिससाठी. ते दुसऱ्या दवाखान्यामध्ये पाजे एक दोन वर्ष. ते हे कराय पाहिजे नंतर आपल्याला लायसन्स भेटाय पाहिजे त्याच्यानंतर आपण ओपन करू म्हणजे उघडू शकतो. ते आपण ग ये दवाखानात. त्याच्यानंतर पण म्हणजे गिरायक येईल नाहील आपल्याला म्हणजे पेशंट. पेशंट सा वार त्याच्यामु कस लो हेच मेडिकल क्षेत्र कमी. आणि इंजिनिअरकडे जास्त चाललेत आता.
हो इंजिनिअरिंगच कसत जाता जात नाही तसं नाही त्यात पण कसं अ. नर्सच वगैरे सगळं आहे कि म्हणजे वेगवेगळं आहे फार्मसीच आहे. मग मेडिकल मध्ये त्याचं पण नाही पण इंजिनिअरिंगला कसं होतं म्हणजे डी डिप्लोमा. करा डिग्री करा किंवा दहावी बारावी करून डिग्री केलं आणि आपल्याला एक जॉब भेटून जातो ते कसं होतं. पोरांना म्हणजे सुटेबल होऊन जात.
सुटेबल होऊन जाते हो.
तीन चार वर्ष ते जॉब केले नंतर तो पैसा साठवून त्यांनी कुठला तरी व्यवसाय जरी चालू. केला तरी त्यांच असं असं.